हा कोण?
बोल की.
हो. तिकड ब्लाउजच तेन रेट कस हाईत गं?
ब्लाऊज चा डिझाईन घात तली. दीडशे पसनं चालूय शंभर, दीडशे. प्रिंसेस ला दोनशे रुपये.
दोनशे हां-ह.
तू कधी गेलतास?
मी पण एकशे ऐंशी घेतोय.
हां-हां. हम्म.
इकडं जास्त आहे सोड, दोनशे अडीचशे आय
अं होय ते रिया नुसार होय द्यायचं दोनशे रुपये
तेव्हा लटकनची लेस वगैरे असलं तर अडीचशे तीनशे रुपये होते, ते लेसच महाग येते नय? होय
अम् ठीक हाय थांब हं अ हॅलो आ बोल की
मग बहीण वगैरे आली की नाही सुट्टीला
नाही बघ इकडे एवढ्या लांब नाही तिकडं मम्मीकडं आली हायस तू मम्मीकडं पुण्याची बहीण तेवढी आली या
हा, हा दोघी जण आहेत
दोघी जण आहे का, तिघी जण आहे तिघी जणी कुठं, चार जणी गं, मला धरून पाच चार जणी आहे हं होय! होय मला धरून पाच
खरंच काय
होय
हे मला माहित नव्हत बाई मी म्हणायलोय दोघीच हायसा म्हणालोय
नाही पाच जण आहे
तू लहान काय?
होय मी लहान
हां हं
ह्म्म
मग कुठल्या कुठल्या गावाला आहेत
एक हाय पुण्याला एक चिप रेगीतच कोल्हापूरमध्ये हायेत
हा हा
ह्म्म मग,
काय नाही बघ, जरासं या पोरीला झोपवायचं, जरा शिवायचं, तर वाजत्यात पाच, झोपत्यात
हम्म - हा, होय. होय रिझल्ट
हम्म आणि महिना मग आणि घरात सुट्टी.
हम्म आणि एक तारखेला जाणार होता नवे.
तीन तारखेला ग हा या रविवार येतयव तोपर्यंत येईल कमी वाट
हा हा मग काय कर केलतीस शॉपिंग तेन
शॉपिंग पण आहे की ऑनलाईन घेतलं ड्रेस पण घेतल्या तर पोरीना तेवढे आणायचे कपडे.
हा हा ऑनलाईन आलं का चांगलं येतंय. हा हम्म हम्म,
मी काय वणपीस घेतलेला पोर ना पँट आणि हे आणायच.
हम्म
टी शर्ट
हम्म
झालंय सोड जरा कमी वाळल्यात ते फुटकुळ्या तेन.
हम हम्म पूर्ण झाल्यावर ते आंबे हळद ना आणि कडुलिंबा न आंघोळ, घालायची. हा- म्हणजे ते पूर्ण केले. सात किती दिवस म्हणतात बाई तिला सात दिवस काय हा सात दिवस झाल्यानंतर कि नाही आंबे हळद लावायची हा. आंबे हळद लावायची.
हा,
हा आणि लिंबाच्या पानाने कि नाही आंघोळ घालायची. म्हणजे कडूप वगैरे की नाही असला तर निघून जातोय.
हा हा,
हूं
जरा झालय सरकारी इंजेक्शन वगैरे दिलय त्यामुळ ते वाळलय जरास कमी झालंय. तर ते डाग पडत्यातच अ क्रीम नाय दिले पातळ औषधच दिल्यात.
की लावायला ॲलोविराची
अलोवेरा नाही दिली.
हा त्यान कसं खा आग वगैरे उठत नाई अस- ते गार पडत
हा नाही दिल ते हे तेवढं दिल्यात औषध तेवढं दिल्यात पातळ ताप काय कमी हाय सोड काल पासून जरा खास सुटालागलीया तरी वाळळ्यात जरास
आग वगैरे सुटत नाई गार पडत
हूं बघायचं आज नाहीतर मेडिकल मधून जाऊण आणायच तिथं हाय मेडिकल जवळ
हा सांगायचं त्यांना देत्यात एलोवेराचे दे एलोवेराचे हाय बघ क्रीम हूं
लय बाई वाईट ये डोक्याचत नुसतं
ऑनलाइन मागवलेलं बॉटल ह्याची ते फूड बॉटल
हा हा
अ हं काय चांगले नाही आली चांगली
अहं तेच टिलची बॉटल तेवढी हाय चांगली आणि त्येन काय फूड बॉटल न काय त्याला चारायला येतय काय? काय नाय येत चाारायला.
तु मीशोवरन मागिवलेलीस काय फ्लिपकार्ड वरन
मिशो वरनच की
हा मीशोवरचा पण असतग चांगलं प्रॉडक्ट
ते खरं काय उपयोगाच नाही ग ते पुढं बॉटल चारायला येत. नाही त्यांना व्यवस्थित ते कस पोर सगळ अंगावर तेन सांडून घेत्यात म्हणून त्यासाठी आहे ते.
हा हा
खरं काय व्यवस्थित चरायला येत नाही त्यांन डायरेक्ट घशातच जातय.
होय.
हम्म. अच्छी
ते नंतर न खात्यात आता थोड दिवस जरा चारवाय लागतय नंतर न खात्यात आपणच.
सगळे कपडे राड हात राड.
व्हय आणि जरा मोठं झाल्या जरा वर्ष झाल्यावर हे करायचं. म्हणजे आपल्या पण जरा खातय हम्.
मग?
बर.
हा. कधी गेले? जवळच आहे हम्म.
तीजी बहिणीची ती चुलती बोलली.
हा हा तुमच्या घराजवळच हाय नव?
ती डेकनवर आहे आपल्या कॉलेजच्या तिकडं.
अचा डेक कनवर. भोणे माळ
हा आपलं कॉलेजच्या सरळ रस्ता नव्हता व्हय तो मधनं येत होतो बघ आम्ही तिथच की.
होय.
तिकडच होय.
हा हा. मला वाटलं तिथंच हाय.
व्हय तिझी बहीण बी जातीया कामाला ती कुठं असतिया घरात. या तर सांगालय
हा.
ती तिच्या जावची एक पोरगी आहे ना
अ
जावची पोरगी हिज्यापाशीच हाय. सोनालीच्या तू बघितल्यास
कुठलं?
मम्मीच हा मम्मीच मम्मीचच की हा तिथच आता बंगला बांधल्यात. हुं. त्यांच्या आत्तीला बांधून दिले. मुलगा होय आणि काय मग विषेश? तिकड म्हणजे असं काय हे प्रसिद्ध वगैरे काय तिकड?
प्र कशात खाण्यात? फिरायला ते. फिरायला होय फिरायला दमन आहे. आग स प्लेस सांगायच नसतंय.
हां हां हां. हां.
हुं हुं मग?
गोड असल की कायतर.
गोड हाय-गोडच तिकडं फेमस आहे इकड गोडच फेमस आहेत.
गोडीला काय काय काय काय असतनय इथ.
ठाय व फेमस आहे भरपूर अं मला ना काय आवडत बिवडत
आपल्या इकडं काय कापड
होय. आपल्या इकडच्या सारखी चव नाही कुठं हम. वडापाव म्हन भेळ म्हन
होय.
कसली भारीन मिळत्या आपल्या इकडं.
होय.
हुं.
खाजवू नकोस ग.
. डाग उटत्यात
होय तेच कि तिथ ओगोदर ते खाजवालागलया ते फुटाय लागलयात गोळयान
डाग उटत्यात तसंच
उन्हान आणि जरासं हे व्हायला लागलय नाय घामान
होय.
म?
झोप झोपलाय कुठ हाय नव जागा.
तिकड मग असं घरगुती काय काम वगरे करायला काय नाही?
घरगुती काम काय करतेस काय नाय घरगुती. काम करायला हम्म हम्म
म्हणजे इकड कस पिशव्या वगरे शिवतात नाई.
होय असतील ग खर कोण मला नाही माहिती.
हा ह हा पण त्या बाहेरच नसत्या त्यामुळ साग तकडे जे ते बायका हे शिवतात पिशव्या
सत्तर रुपयये शेकडा ऐंशी रुपये शेकडा. मी नाय बाई. पिशव्या परवडत नाही त्या ते शिवायचं हो त्या चड खर शिवाय आणि परत त्याला पलटी कराय
सरळ करायचं होय.
नाही ते परवडत.
हम्म
ते बघायचं बरं मोठ्याच बघायचं पहिला आणाचा तो तेे आता पोरींची शाळा चालू झाल्यावर बघायच
ह ह
ते लई ग बाहेरच आणलं त नाही काय तर त्यांच्या हाताखाली म्हणल्यावर नाही ते सांगतील तवा द्यायचं ते शिवायला काय वाटत नाही खरं याय जायलाच वईताग येतोय
ते शेवण बसण्यापेक्षा
ब्लाऊज काय चालतय सोड ब्लाऊजच काय नाही पिशव्या पिशव्या बीशव्या शिवायच म्हंडल्यावर पाक दिवस जातोय
पिशव्या नाही नुसत ते म्हणजे बरमोट्याला कस नुसत कसं लावायला लागल साडे दोन्ही साईड
हं
ते पूरु ज्योत रमोठा म्हणल तर दहा रुपये ला देत्या किसा लावायच म्हणलं तर मग निसता हे साडेतीन रु दोही साईड चा
मध्ये केलत थोड गेल्यावरषी
हूं हूं हूं आणि काय
आणि काय नाही ग
हे बाळांना केसं यायसाठी काय लावायचं डोक्याला
ए काही लावायच नाही येत्यांत नंतर न
काय लावायचं नाही
हूं काय लावायचं नाही येतात कि नंतर न त का प अस ते येतय नंतर माप देखना आहय होय येतात कि नंतर अजून लहान आहे ते जावळ वगैरे काढल्यात नव्ह
काढले जावळ
अ म्हनून
हं हं म
जाता पुूर ग्या वे एवढं टेनशन घ्या ते आपल्या ह्याच्यावर असते नंतर